हॅलो, हा आवाज येतोय का?
हो -हो येतोय
हा- हा थँक्यू
हम्म ऐका ना सारिका मॅडम
हा
मला ना इडली कशी बनवायची याची रेसिपी हवी होती
हा हा बोल बरं
हम्म
ह बरं बर सांगते की आपण सकाळी तांदूळ भिजत घालायचं आता रे रविवारी करायचं असलं तर शनिवारी तांदूळ भिजवायचे सकाळी आणि हा सकाळी भिजवतो आम्ही सकाळ सकाळी भिजवतो असं अकरा बाराच्या टायमिंगला दुपारी असं तेव्हा टाकायचं भिजायला पाण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर हे घालायचं उडीत डाळ त्याचे कसं प्रमाण घेतो मी चार वाटी असले तर तांदूळ एक वाटी उडी डाळ घालतो आणि छोटी छोटी वाट ते हे घालतो त्याच्यामध्ये थोडीशी मुगडाळ वगैरे आणि मसूर डाळ थोडी थोडी घालतो टेस्ट यायसाठी मग ते स काळी भिजवायचं मग संध्याकाळी बारीक करायचं ते तांदूळ पाणी सगळं काढायचं निितळून आणि संध्याकाळी बारीक करून ठेवायचं भिजत पीठ
मिक्सरमध्ये घालून हम्म हम्म हम्म
ब घ ब पाजे आपल्याला अस जास्त पण एकदम अस पातळ नकदम अस सर नको असर मिीडियम झाला पाहिजे आणि सकाळी नाश्त्याला मग बनवायचं इडली पात्रात भांड्याचं हे भांड घ्यायचं इथक पात्र आणि त्या प्लेट पी तेल वगैरे लावून त्याच्यामध्ये मीठ टाकायचं
पण ते फर्मेंट झाल्यावर त्याच्यामध्ये सोडा वगैरे ऍड करायला लागेल ना मॅडम का नाही
मी कस गरमी असली ना तर ते ऑलरेडी आपलं पीठ असं हे होत ते गरमी ना जास्त हा आणि गरमी नसली तर ते सोडा वगैरे वापर वापरतात मी शक्यतो वापरत नाही सोडा कारण मला ते सोड्याचा फ्लेवर आवडत नाही
हा त्याचा कलरही म्हणजे कलर व इफेक्ट पडतो ना त्याच्यामुळे
टेस्ट पण बदलते थोडीशी अशी केल्या की वेगळी लागत आणि सोड्या टेस्ट पण बदल त्या म्हणून मी घालतच नाही जास्त शक्यतो आणि सकाळी मग खोबऱ्याची चट मी पण बनवायची त्याच्यासोबत खोबरं कोथिंबीर लसूण जिरं हिरवी मिरची पेस्ट त्याची पेस्ट करून घ्यायची हा शेंगदाणे त्याची चटणी बनवायची
अच्छा आमच्याकडे ना मसूरडाळा वगैरे नाही घालतो म्हणजे तांदूळ उड उडद्याचं डाळ अस तच घालतात पोहे थोडे त्यात
हा हा हा आमच्याकडे थोडे थोडे एक मूठ अशी घालतात मसूर डाळ एकमूठ आणि मूग डाळ एकमूठ म्हणजे टेस्ट यायसाठी ते बेटर आम्ही कसं करतो ते अ थोडे इडली करतो त्याची आणि थोडं हे करतो डोसे णतो ना मग डोश्यासाठी ज छान असते मसूर डाळी न ब्राऊन कलर येतो त्या डोश्या त्या आपल्या हॉटेल म इथे नसत काही त्या हॉटेल टाईप म होत डोसा
ओके आणि क्रिस्पी पण होत ल ना छान मस्त
म्हणून ते घालायच
हम्म हम् ह्
आणि जरास त्यात कोण त आम इकडे थोडे चार पाच असं म्हणजे एक थोडस अर्धी मठ थोडीशी हरभू डाळ पण टकतात म्हणजे क्रिस्पी व्हाय हॉटेलमध्ये जस असत ना तसच लागत मग ते आम्ही घरी बनवत हो ते मऊ वगैरे होते ना असं एकदम एकेकांचा होते ना ह तस होत नाही आमचं
तणी
दोश होय फक्त हा वापरू शकतो खरं इडली सा फक्त करायचं असेल तर ते डाळी वापरल्या नाही तर चालतात खरं आम्ही काय करतो इडली एक दिवस आणि डोसा एक दिवस असं करतो त्यामुळे आम्ही ते डाळ टाकतोच मग त्यात
हम्
तस आपल्याला सारखं सारखं करायला होत नाही ना मग ते म्हणून जरा जास्ती तांदूळ भिजून दोन दिवस दोन प्रकार करतो मग ते इडलीवर काही इफेक्ट होत नाही त्याचा म्हणून मी करतो तस फक्त इडली करायची असेल तेवढंच थोडंस पीठ करून तर मग त्यात नुसतं हे खातलं तर चालते तांदूळ आणि डाळ
ह
भिजायला तुम्ही कधी भिजवता तांदूळ
मी शक्यतोवर रात्री भिजवते मॅडम कसं आपलं रात्री भिजू घातलं ना मग छान सहा सात घंटे आठ घंटे ते तांदूळ अशा हाताने तुटतील असे छान भिजले जातात थोडे मस्त असचे थुल थुलीत आणि मग ते झाल्यानंतर सकाळी आम्ही करतो म्हणजे पीठ मिक्सरमध्ये काढायचं हो लगेच म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सर्वात अगोदर तर दोन वाटी तांदूळ वगैरे घेतले त्याच्यासोबत एक वाटी डाळ असते असं प्रमाण घेते आणि मग ते सहा सात घंट्या सा भिजवायचं आणि त्याच्यानंतर सकाकाळी खोलायचं म्हणजे रात्री टाकलं तर सकाळी सकाळी ते पिसून टाकायच आपलं टिफिन वगैरे झाले मुलांचे किंवा आपण रिलॅक्स असतो ना थोड्या वेळ त्या वेळे मध्ये पीठ मिक्सरमध्ये काढून घ्यायचं पूर्ण अस अस मिक्सरमध्ये बारीक पस्ट करून घ्यायची त्या पाणी टकून टाकून थोड डायरेट काढलं तर मिक्सरं भांडं खरा हो शकं म्हण थडं थोडं पाणी टाकून पेस्ट करायची आणि म त्याला ता वर वेग डोसा उतरवायचा. अस आणि टाकताना त्याच्यामध्ये मी थोडा सोडा ऑडऑन करते त्याच्यामुळे कस इडली करा. करायची असली तर ती थुल थुलीत होते आणि सोड टाकला ना. तर डोसा पण जर आपण एक बारीक अस उतरवला हॉटेल सारखा तर तो कुर होतो त्यामुळे मी थोडा सोडा घालते.
हम्म, हम्म, हम्म, हम्म असं करता होय.
हा आणि त्याच्यानंतर मग. आपण करायला घ्यायचं इडलीच्या पात्रात तेल वगैरे लावून इडली वगैरे टाकायचं ते बॅटर आणि मग रेडी. होते दहा मिनिट हे हेऊ द्यायचं त्याला. अ वाफवं द्यायच आणि मग काढून घ्यायचं.
म्हणजे आता तुम्ही नाश्त्याला किती वाजता करताय आम्ही सकाळी ना आठ ला नाश्ता करतोय सकाळी उठु उठल्या उठल्या हा मद ते आपण रात्री के रात्री तांदूळ टाकलं ना भिजत मग सकाळी आम्हाला आठला तयार कराय असल तर आपल्याला टायमिंग तर वेस्ट होतयचं.
एक दीड दिवस आधीच करायचं ना मग रात्री भिजवलं की सकाळी मिक्सरमधून काढून घ्यायचं. आणि लगेच आपण त्याचे डोसे वगैरे करू शकतो इडली करायची म्हणली तर प्रॉपर फरमेन पाहिजे. मग प्रॉपर फर्मेंटेशन पाहिजे म्हणून मग दिवसभर राहू द्यायच संध्याकाळपर्यंत तयार होतो. मग ते पीठ चांगलं फर्मेंट झालं ना की गोटून घ्यायचं. आणि मी क आपलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म ठेवल्यानंतर काय होतं. अ चांगलं राहत ना जास्त परमनेंट नाही होत. आणि मग सकाळी सकाळी अ डोसे वगैरे करायला घ्यायचे. म्हणजे बरोबर एक ते दीड दिवस लागतो त्याच्यासाठी जर आत्ता. संडेला करायचं म्हणलं तर शुक्रवारी वगैरे किंवा गुरुवारी वगैरच पीठ करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. आता ते साऊथ इंडियन वेगळे लोकं असतात ना माझ्या शेजारी ती लेडी होती ना ती पूर्ण एक दिवस अ पीठ करून ठेवायची म्हणजे आठ दिवसाचं पीठ एक साथ त्यांच्याकडे इडली डोसा जास्त प्रमाणात खातात.
हो हो रेग्युलर.
हां रेग्युलर त्याच्यामुळे असं एकदम दोन एक किलोचं ते पीठ एकसाथ टाकायची. तिच्याकडून मी ही रेसिपी घेतली होती मग ती म्हणायची की आठवड्याचं पूर्ण करून जरी फ्रीज मध्ये ठेवलं ना तरी ते व्यवस्थित राहत. फक्त त्याला मधून मधून जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा पूर्ण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. घोट आपण घोटतो कस ना तसं घोटून घ्यायचं गोल गोल गोल असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने. म्हणजे ते खराब नाही होत आणि पमेंटची प्रोसेस आहे ती पण स्टॉप होते आणि मग त्याच्यानंतर अ फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. सलग ते पीठ आठ दिवस तुम्ही इझिली यूज करू शकतात. त्याला काहीच नाही होत त्याच्यामुळे मग मी तसं करत असते. हा उन्हाळ्यात होत लगेच पण आता. आता थोडा पावसावाळा सुरू झालाय ना तर त्याचा प्रॉब्लेम होतो मग. बाकी तुमच्या काही टिप्स वगैरे आहेत का अजून म्हणजे माझा डोसा व्यवसतित येत नाही ना. डोसा इडली तर थोाडा प्रॉब्लेम होत म्हणून मी विचारल.
होय माझा डोसा व्यवस्थित येतो इडली कधी कधी प्रॉब्लेम होतो म असं. ते पीठ व्यवस्थित झालं नाही तर.
मग तुम्ही कुठ लुन आहे कुठून बोलताय?
मी पुण्यात राहते तुम्ही कुठे राहता?
मी कोल्हापूर.
अ ह
कोल्हापूरचे हाय मी.
अच्छा-अच्छा तुम्ही वर्किंग आहात का?
नाही.
अच्छा.
हम्म मी तुम्हाला सकाळी कॉल केलता काय?
केला होता तुम्ही सकाळी मला. म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला. म्हटलं चला. एखादी छानशी रेसिपी वगैरे आपण शेअर करूया. मला आता सध्या ईटली वगैरे खावीशी वाटत होती. रविवारी वगैरे करू म्हटलं मग एक-दोन दिवस मी आधि टाकत असते ना. मग म्हटलं. कोणाच्या काही आयडियाज असतील तर फॉलो करूया. नवीन वेगळं काहीतरी. करायला बरं वाटत. माझ्या मुलाला पण इडली खूप आवडते. लहान मुलांना तशी आवडतेच म्हणा. हा मग आज वगैरे मी. करायला टाकणारण मग म्हणलं चला विचारून घेऊ. हा घरी असते.
हा हा मग काय वेळ मिळतो. तुम्हाला करायला.
हा मिळतो तू बी बाहेर जातात का कुठे?
मी पण घरीच असते. हो.
अच्छा. तुम्हाला मुलं नाहीत का मग?
छोटी एक मुलगी आहे. मोठी एक मुलगी आहे. दोन-तिसरीला हाय मोठी आहे ती. आणि छोटी ती यु. केे. जी. ला आहे.
ओके हम्.
त्या गेल्यात म्हणूनच आता करायलोय. नाही तर आली की छोटी मुलगी मला काय करू देत नाहीत. मोबाईल ठेवून मम्मी जोप माझ्यासोबत अशी करते. मम्मी झोप तू माझ्यासोबत. तू का मोबाईल बघतीस अस म्हणत्या.
बरोबर आहे. लहान मुलांच तसच चालू राहते माझ मागे-मागे-मागे हम्म.
नाही तर मग बोलते मी पण.
घेऊन ये ना. आपल्याला सात सात-आठ दिवस इजिली पुरतो. मग मला वाटलं तसं दोन वेळेत च बनवते म्हणजे एकदा संध्याकाळी केल तर एका दुपळ्या नाश्त्याला होतय. नाहीतर जेवण म्हणून पण आपण
कर शकतो हो.
हा असं मग त्यासोबत सांबरद किंवा चटणी करायची. हा नाश्ता कंपलसरी लागतो हो. चालेल.
जेवला तुम्ही?
नाही आता दोन वाजता जेवेल मी. सकाळी अकरा आणि नंतर दोन असं जेवत असते. थोड-थोड हो. हो. हो चालेल. थँक यू मॅडम छान